हॅलो कश आहे?
मी बरी तू कसे आहे.
पण मस्त काय चाललंय.
काय नाही बसले आता सकाळचा नाष्ट्ता झाला.
होय बाकी
तुझं काय चाललंय.
काही नाही ब मी तेच
काय आवाजई ना. हॅलो.
म्हजलेला
होय. हो.
हो हो. ज रेसिपी
दैतडका का हॅलो हा दही तडका का हा एक काम कर. एक काम कर पहिल्यांदा दही तुझ्या क्ांटिटीमध्ये घे तुला जेवढा हवा आहे तेवढं दही घे ते चांगलं फेटून घे. म्हणजे अस. एकदम असं. ठीक क फेटून घेला त्यानंतर तर अ कांदा काप जेवडात दह्याची क्वांटिटी आवाज काय येतोय.
नाही नाही.
हा. म्हणजे जेवढे तू दहीची क्वांटिटी घेतली ना तेवढ्यानुसार
म्हणजे ते ना दही जेवढं घेतलंस त्याची तेवढ्याचा हा हे घे कांदा घे. म्हणजे आता तुझ जर आपला दह्याचा एक डब्बा असेल ना तो दहा रुपयेवाला असतो बघ तो जर घेतला असशल ना तर तू एक छोटासा कांदा टाका अस. कळाल ना तुला प्रमाण कसं अस. हा मग ते. कांदा एकदम. बारीक चॉप करून घे त्यानंतर अ फक्त एवढंच पाहिजे आणि एक लसण लसणाच्या चार पाच पाकळ्या किंवा तीन चार चालतील.
हा
तीन चार पाकड्या चालतील आणि आ कोथिंबीर हो कोथिंबीर ची जवळपास चार देत चार काढ्या अ ते पण बारीक आहे करून घ्यायचं त्यानंतर एकच हिरवी मी क अ गी किलीच तरी चालतात हिरवी मिरची जर घेतलीस तर तू ना ती मधून का उभी
हम्म
आणि नाही हिरवी नाही घ्यायची तर तुला तू लाल अ मिरची टाकू शकते सुकलेली एवढंच फक्त सामग्री आहे लसून बारीक बारीक कापूल घ्यायचा
हा
झा्यालं कळालं का तुला सामग्री काय काय
हो हो समजली आता मला फोडनी सांग ना म्हणजे कसं कसं टाकायचं
आकडे इ
हळूहळू सांग म्हणजे मी लिहून घेते
हा कडईमध्ये ना तेल टा टकाय एक एक चमचा बास एक चमचा तेल टाक ते असं चांगलं गरम झालं ना त्यामध्ये थोडस सज्जी रा टाक थोडुसच इकप नाही कमी प मध्यम हे जातात हा जिरा चांगला तड तडला ना त्यामध्ये हे टाक काय म्हणतो कळीपत्ता
हम्म
कडीीपत्ता टाकल्यानंतर अ लगेच हे टाकायचं काय बरं लसूण टाकायचं म्हणजे बारीक कापलेला ज सुणे ना तो टाकायचा तो टाकून झाला कि तो जर एकच मिनिटात जर अस फक्त तर हाल होून ग सगळ आणि ते लो कि मम हग राजच गबर कांदा टाकायचा काणता पण सांग तुला हे करायचं चांगला मिक्स करून घ्यायचा हा सगळं परून घ्याय चर मि
हा पण मला अग असं एक म्हणजे हे पडलंय की आपण दही टाकणार दही टाकल्यानंत तर म्हणजे फोडणी झाली आणि त्यात दही टाकला म्हणजे फेटलं होत ते दही टाकलं ना त्या म ते फाटून नाही जाणार
नाही
म
ते नाही फटत
म्हणजे फोडणी टाक टाकल्यानंतर गॅस बंद करून मग दही टाकायचं का
नाही गॅस चालूच असू दे असं काय ना मणजे एवढं काही इशू नाही य त्याचा फक्त एक एकदम लो फ्लेम ठेवायची गॅसची
हा ठीक आहे
हा मिरची ती कांदा सगळा परतून झाला ना की लाल मिरची टाक
अ हम
लाल किंवा हिरवी घेत लसूण जे घेत लसूण मिरची ते टाक
हा
ते टाकलीस की ते पण एकदा चांगलं हे करून घे
हम्म
आणि त्यामध्ये मसाले सांगतात तुला मसाले नीट लक्षात ठेव बर का लिहून घेतेस ना लिहून घे मीठ
हा मीठ
परत हळद थोडीशी
हां.
परत अ कस्तुरी मेथी
ओके.
अ जिरा पावडर
पण इतके मस् दह्यात चांगले लागतील का म्हणजे उमचळणार वगैरे नाही
तसं काही नाही आहोत खूप
थोडे थोडेच टाकायचे ना म्हणजे अर्धा चमचा केळी
नाही अर्धा चमचा खूप झाला अर्धा चमचा हा हा. म्हणजे कसं आहे ना तू जेवढं दही घेतलंयस त्यानुसार. आता एका डब्याला ना तू एकदम अस फक्त थोडस हातावरती घेऊन फिरवू शकतेस आपण कोथिंबीर वगैरे कसे फिरवतो. तस घेऊन फक् तर फिरवायचं
बर
ते आता मसाले बघ मीठ हळद परत कस्तुरी मे थी अ परत जिरा पावडर धनी पावडर आणि लाल तिखट हे घेतलं ना म साले
हा.
आणि कस्तुरी मेथीय ना ती चांगली हाताने चुरडून घ्यायची. माझ्या हातावर बा वगैरे तस जोळतो तो डिरेक्ट अस ोळायचा हातावरती आणि डिरेक्ट कडेमध्ये टाकून द्यायचं पण केव्हा माहितय का म्हणजे आपण ज कांदा वगैरे टातो ना
हम्म
कांदा मिरची आपण जे सगळं टाकलंय लसून वगैरे ते जरा चांगलं परत म्हणजे कांदा जर असा अ ब्राउनश दिसायला लागला ना मग ते मसाले टाकाय म्हज
बर चालत म्हणजे तेच फोडणी करायची आणि दही टाकून द्यायच समजलं समजलं चालतेय मग शाळा कशी चालली आहे
अरे दही ना मस्त सफेद टुंगी
समजलं अगं समजलं लिहून घेतलंय मी मी करेन आणि तुला फोटो पाठवेन
हा
मग शाळे कसे चालले आता सुट्ट्या असतील ना कधी सुट्ट्या संपणार आहेत तुमच्या
सुट्ट्या आता चार दिवसांनी
फिरायला गेल का नाही कुठे
गेले लो वाटर पाकलाम
होय काय काय मग काय काय मजा केली
खूप सारी मज्जा केली वॉटर पार्क आपलं इथलं नाही का शिराळचं वी वॉटर पार्क तिथे गेलेलो तिकडे फिरून आलो खूप असं म्हणजे तिथलं ना तू गेलेलीस का नाहीस
हम्म नाही अगं माझ म्हणजे आता नीटचे एझाम ते पेपर फुटला ना त्याच्यामुळे डबल होणार आहे मग अभ्यास अभ्यासचं चाललं आहे
अभ्यास कसा चाललाय मनतच
चाललंय बघ आता तर असं पूर्ण म्हणजे इच्छाच गेल्यासारखं होतय पण तरी पण करायला लागणार आता बघूया ना कशाला ऍडमिशन टाकायचं तुमची कधी शाळा सुरू होणार आहे म्हटली
ताठ दहा जून ला
होय बाकी मग काय चाललंय
बाकी काय ना बघ आता होमवर्क राहिलाय तो करायचाय
होय
हा
ह् आणि काय काय मग काय काय होमवर्क दिलाय म्हणजे तुम्हाला कसं असतं ग आता सीबीएससई पॅटर्न आहे कि स्टेट बोर्ड पॅटर्न आहे म्हणजे कसा आणि अभ्यासक्रम कसा आहे त्यातला
सातवी म्हणजे आता सातवीला फक्त एकच वर्षा सीबीएसई पॅटर्न होता आता तरी स्टेट बोर्डच झाला इथून पुढे स्टेट बोर्ड पॅटर्नच तो सोपपा आहे तसा फक्त वर्कबुक वगैरे लिखाण आहे ना ते जरा जास्त आहे
होय का
हा
बाकी म शाळा म्हणजे आता शाळा सुरु हो तिला तर नाही का दिंडी वगैरे निघते बघ शाळेतून ते पण सुरू होईल पण अग या वेळेस पाऊसच पडला नाही बरोबर पण आहे आ आधी कसं म्हणजे
आता बातम्या पण वगैरे सांगायला लागलेत कि जून ला पाऊस नाही पडणार
आ् लहान अस त्यांना म्हणजे मी म्हण म म्हण स्टार्ट झाला कीच पाऊस सुरू व्हायचा
हा
हम्म चालतंय मग अभ्यास कर चांगला
हो तो पण तुझ्यानीची प्रिपरेशन चांगली कर
हो मग घरचे कसे आहेत सगळे
घरचे सगळे ठीक
होय बहीण कशी आहे तुझी
माझी बहीण चांगली आहे मस्त आहे
होय तिझं काय चाललंय म आता
तिने आता काही नाही ति ज त्यांची हे झाड
दहावी झाली का किती किती पर्सेंटेज पडली तिला टकेवारी
तिला टक्केवारी आ आता ब्यांशी पडली ब्यांशी पॉइंट सात साठ
होय अभिनंदन सांग तिला.
हो हो सांगेल. ठीके चालत कर रेसिपी आणि मला मग सांग. कशी झालंय फोटो पण पाठ हो आणि उद्या नक्की फोन कर मला. ठीके चालत ठेवू का? हा.